हॅलो!
हॅलो!
बोला!
आपण एक यादी तयार, आपण एक आदी यादी तयार करूया. कोण काय? सांगते ना मी तुम्हाला कोण काय आणणार हेया. आधी ठरवून तर मग सगडेच एक एक जबाबदारी घेऊया.
ठीक आहे ना म मी पाण्याच्या बाटल्या, आणि नाश्ता आणते. तू छत्री बसण्यासाठी चटई घेऊन ये बाकीच्या मैत्रीणीना फळ आणि काही खाऊ आणायला सांगू.
ठीक आहे ना! ठीक आहे आणि आपण प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी कापडाच्या पिशवा पण घेऊ. आपण जिथे फिरायला जाऊ तिथे कचरा एकत्र करण्यासाठी पण त्यांच गरज होईल आणि तिथे स्वच्छता पण राहील.
हो ना खूप छान विचार आहे. निसर्गाचा आनंद घेण्यात घेताना निसर्गाचे संरक्षण करण ही आप ली जबाबदारी आहे. आपण कचरा कुठे फेकणार नाही याची, इतरांना स्वच्छता राखण्यास सांगू.
हो हो अगदी बरोबर. हवामानाचा आनंद घेण्यासाठी आपण निसर्गाच्या जवळ जायचं हवं ना. पण त्याला नुकसान होईल असं काही काम पण नाही करूया ना.
बरोबर आहे. खरंच मला वाटतं आज हवामान आपल्याला एक सुंदर संदेश देतय की. आपल्या वस्त जीवनातून थोडा वेळ काढून निसर्गाचा आनंद घेतलाच पाहिजे आपण.
अगदी बरोबर, अगदी बरोबर. हवामान कितीेही बदलतं असलं तरी योग्य नियोजन केलं तर आपण प्रत्येक ऋतूचा आनंदतर तर घेऊ शकतो. उन्हाळ्यात थंड ठिकाणी जाऊन घेऊ शकतो पावसाळ्यात निसर्गच सौंदर्य पाण्याच पाहता येते आणि हिवाळ्या अ हेवाडा म्हणजे सर्व सर्ळीकडे तर हिरवगारच असते आणि खूप छान. वाटते मला तर तो मोसम.
हो ना प्रत्येक ऋतूची एक वेगळी मजा असते. आपल्याला प्रत्येक ऋतनुसार योग्य तयारी आणि करायला. असं मला वाटतं.
हो मग आता आपण घरी जाऊ. जाऊया आणि उद्याच्या सैलीची तयारी करूया. मी घरी जाऊन हवामानाचा अंदाज पाहते आणि तुला कडवते तस मग.
ठीक आहे मग. मी सुद्धा माझ्या घरच्यांना सांगते आणि आवश्यक वस्तू तयार करते. उद्या हवामान चांगलं असेल. आणि आपले सहल नक्कीच खूप छान होईल अस मला वाटते.
हो हो मला पण खूप उत्सुकता आहे ग. आपण खूप मजा करूया खूप छान फोटो काढूया. एक सुंदर आठवण आपण तयार करूया उद्यासाठी.
हो ना नक्कीच. हवामान कसंही असो आपण आनंदी राहायच कारण आनंदी माणूसच तर साधाच दिवस म्हणतात आज पण. आणि काय.
हो हो हो अगदी बरोबर. तर उद्या आपण कुठे जाऊया आपण हे तर विचारलंच नाही ना. म कोणाला सांगितल पण नाही.
चाललंय जवळपास ठिकाणी कुठंतरी.
हो हो तसं मग आपल्याला अरेंजमेंट करावं लागेल ना. कशाने जाऊया आपण किती लोक आहोत काय आहो.
आधी तर आपल्याला स्पॉट ठरवावं लागेल.
हो हो ते पण अगदी बरोबर. जे खूप जवळ असेल आपण लवकर पोहोचू न लवकर येऊ. पावसाळा पण सुरू आहे म्हणून.
हो आता पावसाळा सुरू आहे तर आपण माथेरान वगैरे जाऊ शकतो.
अगदी बरोबर, तिथे असं काय आहे का बघण्यासारखं.
काय नाही निसर्ग आहे स निसर्गाचं सौंदर्य. आणि ते पावसाळ्यात आणखी छान वाटतं.
किती खू तिथे खूप छान हिरवळ पण असेल ना आता पावसाळा आहे तर धबधबा पण आहे का तिथे?
हो.
मग सर्वांना कळव तस आपण तसा टाइम वगैरे डिसाइड करू मग आपण.
हा
अजून नाश्त्याचं वगैरे कसं मग.
त्यामध्ये बघू काहीतरी असं.
नाही घरून रेडी करून घेऊन जाऊ. की, बाहेरूनच काही घेऊया.
च आहेत नाश्त्यामध्ये घेण्यासारखं. उपमा आहे पोहा आहे. इडली आहे फ्राय केली आहे.
''हं''ते ही, अगदी बरोबर.
काहीच.
''मी तर म्हणते मी इडली घेईल खूप लवकर होईल ती आणि काय तिथे चव. मांडलं कि, साईड ला झालं असं आहे ते काही त्याला घेऊन बसाव नाय लागत तर इडली तर मी घेते. तू बघ तुला काय घ्यायचंय.
ठीक आहे मग.
आणि फ्रूट्स पण घेऊया थोडे.
हा, ठीक आहे. जाण्याकरिता गाडी पण लागेल ना आपल्याला.
हो हो, तस आपण किती लोक आहोत ग.
दहा ते बारा लोक पकडून चला.
अच्छा अच्छा मग ते कोण डिसाईड करेल तर. कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना तुझ्याकडे सर्वांचे.
हो,
हम्, सर्वांशी बोलून घे.
हा, काय म्हणताय आणखीन.
आणखी काहीच नाही तर मी तीच प्लॅनिंग करत आहे तुझ्याशी बोलता बोलता. कसं कसं ऑरेंज करायचं म्हणून.
हा,
आणि पाणी पण तू तूच आणणार आहे ना.
हो कर लवकर अरेंज करतू आणि सांग मला.
हो हो हो, आणि बघ रेनकोट वगैरे घे छत्री वगैरे घे बरं.
हो लागेलच ना.
हा,
पावसाळ्याचे दिवस अगदी सुरू आहेत.
हो ते तर खूप गरजेचंच आहे आपल्याला रेनकोट छत्री वगैरे.
हो हो, नक्की.
आठवणीने पण गॉगल पण घेशील.
हो ठीक आहे आणि आणखी काही.
अ ड्रेस पण एक्स्ट्रा.
हो ठीक आहे कधी निघायचं आहे आपण.
बस आपलं हा प्लॅनिंग सक्सेस झालं की, आपण लवकरच निघू ना. आणि तस पावसाळा सुरूच आहे.
होईल ना नक्की सक्सेस.
हो जात आहे. वेळेवर पण आहे जास्त पाऊस राहिला कि, मग कसं घरचे लोक पण गोंधड करतात ना नकं जा नकं जा म्हणून.
ठीक आहे.
ड्रेस आठवणी नाही घे मग तू ड्रेस विसरते बरं मग माशी मी ओली होते आणि मग ड्रेस. नरा तीन पूजाजवळ,
हो, की नाही,
अजून सांग काही विसरलो आहोत का आपण.
नाही काही तर मला वाटत नाही, फक्त एक सागीन एक सकाळ्यांना कळून टायमिंग सांगावं लागेल असं वाटत.
हा हा हा बस तर टायमिंगचच आहे थोडसं आहे ना. कोणी एके वडेवर हजरच नाही होती.
हा सगळे ह हजर झालेच पाहिजे.
हो मग गोंधळ नाही व्हायला पाहिजे!
हो मग,
कारण आपल्याला त्याच दिवशी परत पण यायचं आहे ना मग जाऊन.
हम्म,
मग तुझ कॅमेरा पण आठवणीने घेशील आपण खूप सारे फोटो काढू. आठवणी एकत्र कलेक्ट करून ठेव सर्वांच्या,
ठीक आहे ना,
आणि बसवाल्याशी कॉन्टॅक्ट करते मी, त्याला विचारते तू किती म्हणते पैसे वगैरे तर, तसं मग सर्वांना कळवते.
ठीक आहे.
पावभाजी पण बनवू काय गं?
कशाला ग, एक कुठलाही नाश्ता पुरेसा होईल, असं मला वाटतंय.
नाही या मोसममध्ये खूप छान वाटते पावभाजी.
आणि त्याच्यामध्ये तुझा वेळ फार जाईल.
काय भाजी कुकरमध्ये मांडली की खूप लवकर होते.
हो पण तेरे पण त्याला पण बटर लावून वगैरे शेकाव लागतय ना. पावभाजीला वेळ लागत नाही.
दोघी मिळूनच करू, तूच येऊन जा्या माझ्याकडे, दोघी रावतर ला! लवकर लवकर आवरेल ना आपलं काम.
हो हो ना,
अजून, अजून काय विसरलेलं काय आपण.
वॉटर कॅन लागेल आणि,
होत ते तो म्हणाली ना मी आणते म्हणून.
ठीक आहे, डिस्पोझल लागेल.
हो हो.
पात्र लागेल.
आणि हिल्स नको घालशीलन तू,
हा, ठीक आहे ना,
मग तेच, कुठे पाय अडकते काय होते, स्लीप होते,
आणि पाण्यामुळे सांगता पण येत नाही.
हो तर आत,
तस तर पाण्यामुळे शूज पण कम्फर्टेबल नाही आहे.
नाही नाही नाही. बग तुला जे कम्फर्टेबल असेल ना ते घाल.
ओके.
ठीक आहे ना? मग
हो चल मग भेटूया उद्या, हवामान बदलल त तरी घाबरायचं नाही खु
नाही नाही, हो हो, हो नक्की, बाय.
भेटूया उद्या, घे काळजी.